हा झालं जेवाणं
सध्याच झाले जेवण झालो भांडे घासले ना आवरता आवर. केले हा तुमचं झाला
काय बरी आहे तब्येत हा म माज पण झालं.
हो का कुठ?
हा
कुठं असता म्हटलं?
समजवत हा पन्नास मिनिट झाली हाह हाह. दहा मिनिटाच्या अंतर कॉल हे करायला लागते ना?
हा हहो
तेच म्हटलं मी आता हा पहिलाच कॉल आहे. हा अ माझ्याचंन ती त्याच्यात ज ना आम् डायल केलां आण तो ओके केला त सबमिट झाला मग ते दोन कॉल असेच झाले.
मग ते माझे तसेच झालेले आहेत दोन, ते उचलल्याने गेले ना आपोआप कट झाले.
हम्म, मग त्याच्यात ते दोन झालेले दाखून राहायला.
ते फेल गेले म्हणजेे फेल गले पण तरी दाखवता हा. हम काय मी आता येतच ते येते की नाही येत माझे तर किती आहेता पाच कॉल बाकी आहेत माझे.
हा काय किती होते तुम्हाला?
मलदा पहिले पाच आले ते केले आता अजून पाच आले.
हो हे कॉलचच काय कशाला लावलं काय माहित बिचारेने
काय समजना यालेलावा त्याले लावा पैसे दिले तर ठीक असतील
ते मागच्या वेळेस मागच्या वर्षशी पॅरेगाफ आली होती.
हा हा
आणि ते पॅरेगॉप वर असे म्हणजे हे प्रश्न आहेत त्याच्या खाले ते सोडवा तस बोला टाईप करा असं होत ते
हा.
अ मग त्याचे आले होते दोन हजार रुपये, आता नाही एवढेच काही कोणाचे आलेले
कोणाचेच नाही झाले अजून.
हा ना आता ह काय माहिती येतात कि काय?
न राहिली एवढ्या कामातल्या काम सोडून हे काम करू राहिलो
हाव ना, आपल्या रिकामे समस्ता काय ते?
हाव ना.
बाकी काही असल तर आपण करतोय, प्रश्नही सोडवतो, पण आता हे कॉलच कस आ विच विचार कर लागते ना.
हा कोणी बोलते, नाही बोल हा तर मी सोंदड्याची,
हाव काय
दनापूरचे आम्ही. हाव का? काय करता तुम्ही म.
काही नाही शेत जात असतोय. तुम्ही काय करता?
हम्म काही नाही आम्ही काही शेवढा पापडा कडतो उन्हाळ्या
हा काय?
हा मशीन घेतलेल्या आहेत हा. शेतात तर काही आपण जाऊ शकत नाही. शेतातलं काही समजतही नाही म्हणजे काही काम नाही करता येत.
हा काय कुठच्या आ तुम्ही तशा?
कुठेय.
हाव काय जास्त तिकडचे जात नाहीत ना.
नाही नाही जात नाही जात नाही माझ्या आईच्या इथ काही शेती वगैरे नव्हती.
हां.
कधी काही काम नाही पडलं इथं आहे. इथे काही कधी नेलं नाही, म्हणजे आईन जाते, माझ्या सासूबाई.
हा ना, हो ना.
काही काम नाही पडत चणग हा ज्या जाणार त्या, हाव घरच्या. मी घरचे नाही जात, म्हणजे गेलीच नाही कधी अजून. अशी पायला जातो.
हा ना. चक्कर मराले.
चकर माराले.
आम्हाला कसं आता घरी कोण नाही त, करावच लागते.
काय बनवला?
काय काय बनवा आज लग्नात लागते जेवण करायले.
चागला आहे म स्वयंपाकाचं काम नाही.
नाही लग्नये आज.
लवचलना.
हाव. आज लग्न आहे. आता काय नाश्ता केला. आता जाऊ.
हम्म.
तुम्ही काय केला?
ह आमच्या इथं काय? आज फणसाची भाजी केली.
हा काय? तुमच घर कुकडये?
रोड वरच आहे, हे सेतू लोनकर.
हाव काय? ते तिथं ते अम बाजार वगैरे भरती तिकडे का?
नाही नाही एकदम इथे इव्हर केेडले जातात, की नाही लोकं.
हा.
रोड वरच आहे ना ते महादेवाचं छोटस मंदिर नाही का?
समोर ते बा नेहमी पाहिलं नाही अस, लक्ष नाही माझं नाही मी नेहमी जाते.
हा तर म तुम्हाला समोरचे ना दुकानय हार्डवेअर
हाव काय?
हा हा मग तेच आहे लोन करतो.
हा ओके, तिथेच आहे.
हा तेच आहे.
हाव काय? मला वाटते मी झेरॉक्स तुमच्या जवळूनच नेली होती मग काढून तुम्ही असता दुकानात.
हा मी असेल नाही तर मग माझी देराणी अस- दोघी पैकी हा दोघी पैकी आम्ही एक जण असतो.
हाऊ ना बरय.
दुकाने, हा. घरात कोण नसले की मग आम्हीच देतो.
काय म्हणते?
हा आज सुट्टीये ना, आज रविवार.
हा
आ..
चॉकलेट ह चॉकलेट, चॉकलेट मागती ती.. नाही मी थूकत नाही. पहिलीत जाते.
हो काय.
एक चौथीत हे. एक चौथत हे.
होऊ काय हा चांगलंय.
तुमची?
माझ एक सातवीत हे पोरग अ पोरगी चौथीत आहे. होऊ काय?
हाका फीज जास्त आहे का व त्याची?
फी आ
हम्. हम होऊ काय.
लागत जाग
हा मले असा, वेगळाच आवाज आला ते रेंज. कमी जास्त करते.
हम् वाढवली मले आता नाही.
हम्म आता आला.
आवाज नाही आला का म्हंटल. हा कमी. वर गेली होती, हा ते उन्हात. कपडे टाकायला गेली, वर ते नेट चालल गेल असते ते बरं वायफाय आहे, की नाही आमच्या घरी.
हा.
तर मग ते वर गेली, कपडे उन्हात टाकायले. हा मग तेचा हा म्हणून आवाज. म्हटल उन्हात टाकून देत, तेवढे कपडे उनता पुरायला ना. ह.
दोन तीन दिवस झाले, उनच नि पडल.
हा ना ते कपडे अंदर अंदर घरात. हा मग. थोड हळकट टाकून त्याच होऊणार. अजून बद्दल काम तर आहे
दहा मिनिटाच्या आत, एक मिनिटं, दोन मिनिटं, अगोदर कट कराय लागते की काय?
काय नाही नाही दहा मिनटं झाले की झालं.
दन मिनट बाकी बरं ठीक आहे लावून दे
हा ते एक कॉल होऊन जा तेव्हा. हा अजून दोन. तीन कॉल लावतो ना कोणाली. जेवन जातात मग हा.
पाच कॉल आहेत त्यासाठी, जाऊ दे्या आलंत आलं काहीतरी.
हाय की नाही किती क देऊ.
किती कायतीव फकााचे कॉल आयत.
मग कायतण समजा तने काय बोला. परी स समोरासमोर असला, की किती गोष्टी करतो आपण.
हा, तसचय ते आणि तसे, आता आपल्या वई ओळखी नेत ना ते आता तशीच जर, एखादी मैत्री नसल तर आपण किती वेळा
विचारच नका मग तर, कमी पडतील तई हा.
ते कस आता ओळख नाही
हा एकदम कसं बोललं, च उचत नाही निड कि माझ्यासोबत काय बोला
कोणालाच नाही समजत काय बोला. हग नवी चित्र देलल.
हा, ना काम नाही धाम नई, फोन लावल, चांगलं काही दुसरा माणूस काही बबड करते मागो.
ह
म म्हणजे व्हडिओ कॉल आपल्या ते कॉल्स वगैरे काही असलं, तर काही बडबड करते.
हा.
विचारवर काही समजते नाही काय बोला.
नाही बरं, आता झाले दहा मिनट.
झाले काय? हा तर बरं होऊ दे ना हे. दहा मिनिटं झाली की मी लगेच लावतो सुरुच ठेवता काय.
झाले, झालेच ना.
हा, हे झाले की म्हटलं मी लगेच लावतो. सुर ठेव तुम्ही हा. हा, नाही होऊ दे ना थांबा.
पूर्ण दहा होऊ द्याय लागते, झाले नाहीत ना चाळीस एके चाळीस, बेचाळीस. चाळीस सुरू हाय.
हे नाही ते, विद्या ताई सांगत होत्या मले, की एक मिनिट अगोदरच कट. करतो म्हणत नाहीतर मग ते जास्त झाले हा, मग ते जास्त झाले की मग घेत नाही म्हणत.
बरं ठीक आहे ना करा मग कट.
अशा म्हणत हो त्या म्हणून म्हणलं बर ठीक आहे मग.